हॅलो आवाज ये ते काय?
हा येतोय हा कोणता नंबर?
हा, हे आहे एक नंबर माझा नवीन नंबर वरन तुला कॉल केलाय मी.
हा, बोल.
हम्म, काय करतेस?
काय नाय जेवतेे बघ.
गेली नाईस का क्लासला?
नाही ग.
आज काय बनवलय जेवायला?
गौरी
हॅलो
हॅलो गौरी.
आवाज येतोय माझा, तुझा आवाज येतोय काय?
हा, माझा आवाज येतोय.
हा बोल की, काय बनवलंय?
काय आपलं गरिबाचं जेवण भात आम
काय? आ दिवसभर काय केलीस?
हम्म
आज दिवसभर काय केलंस?
काय नाइ बई अभ्यास पण होईना, कायच होईना.
मग काय बनवलंय जेवायला म्हणलीस तू?
भात आमटी.
आमटी कशाची बनवल्या?
मुगाची डाळीची.
अरे, अरे, अरे, आज काय चिकन नॉनव्हेज वगैरे काय नाय काय?
ते काय संध्याकाळी.
होय, तू बनवतेस ना ग?
हो मी बनवते.
मला सांग कि, तू मला असं कळालय की तू चिकन सुक्का लय भारी बनवतेस.
हम्म, मग कळाले तर खायला यायचं ग घरला.
येणार की तू बोलवलीस तर.
काय मैत्रिणीच कशाला बोललावायला लागतय तुला यायच आपलं हक्कान.
हक्कान यायच मला माहित असतय तुमच्यात चिकन कधीय मटन कधी केल्यास कधी काय काय बनवल्यास ते दुसऱ्या दिवशी तू येऊन आम्हाला सांगणार बनवलेलो भारी झालती, बनवलेलो भारी झालती मम्मीने केलेली बिर्याणी एक नंबर झालती. मी तुला म्हणलय पण परत बिर्याणी ब बनवली मम्मीन तर मला बिर्याणी घेऊन ये.
येनार की.
हा आणि मला ते आता विषयी निघलाच आहे तर मी तुला सांगते अ आमच्या घरी जर कार्यक्रम आहे
हम्म
म्हणजे बड्डे पार्टी आहे माझ्या भावाच्या मु ज लहान मुलगा आहे त्याचा त्याचे बडे पार्टी ठरवल्या मग घरच्या घरीच करणार आहे
हम्म
सेलिब्रेशन ला आहे मग तू पण य आणि आमाला आता कसं काम करायचं आहे त्या मग कॉल काही करायला जमणार नाही मग मला आता ती रेसिपी पण सांग म्हणजे आम्ही ठरवायच चाललेलं जेवणामध्ये मेनू काय बनवायच वगैर मग बघूया मग घर च्या घरी बनवायचंय म्हटलं कशाला आचार्याला द्यायचं पैसे आपणच बनवूया मग आता मला रेसिपी काय तूच बनव तूच ठरव मला म्हणल्यात मग माझ्या लक्षात आलं की तू छान बनवतेस मग म्हणल हिला एकदा विचारूया कारण एक एक रेसिपी आहेत ना आम्ही सगळेजण वाटून घेतल्यात मग माझ्या वाट्याला काय आलंय तू नॉनव्हेजच बनवू काहीतरी बिर्याणी एक ठरवल्या म बिर्याणी सोबत पण असं काहीतरी घरच्यांना मग म्हणलं वेगळं काहीतरी ट्राय करायच म्हणल तुला फोन करूया
हम्म
असा काय तू सिक्रेट मसाला टाक टाकतेस टाक तो मला सांग
मसाला म्हणजे काय आपल्या हाताची चव आणि घ
सांग ना मम पूर्ण रेसिपी सांग मला कशी बनवतेस ते
बघ चल तुला सांगिती हे कसं कसं बनवायचं काय काय करायचं
हमम
कसं कसं बनवायचं काय काय करायचं सांगते तुला
हा
पहिल्यांदा तर काय करायचं अ वाटापाटा नसेल ना तुझ्या कडी
हा
त्याच्यावरन आपले मसाले वाटून घ्यायचे म्हणजे एकदम कोल्हापुरी चव येत्या ब
अ जरा आवाज मोठा करतेस काय हा आता ये येतोय तुझा आवाज जरा व्यवस्थित सांग
अ बघ काय करायचं आपला कांदा बारीक चिरायचा बारीक म्हणजे कस लांबडा लांबडा कांदा चिरायचा खोबर चिरायचं धने त्यात भाजायचे परत जिर
जिर
ओवा जिरं
बरं म्हणजे ओल घ्यायचं काय वाळल
ओल ओल. ओल ओलं.
ओलच खोबरं का बरं वापरायचं म्हणजे वाळ वाप
ओलं, वाळल्या खोबऱ्याचं कसं असतय. वाळल्या खोबऱ्याना एवढी टेस्ट येत नाही त्याला. पण ओलं खोबऱ्यामुळे ताजताज असतय. आणि त्या खोबऱ्यात न म्हणजे खोबऱ्याच दूध असतय.
हा हा त्याच्यामुळे टेस्ट येत्या. आणि आणि वाळ्या खोबऱ्यामध्ये तेल असते.
हा. तर त्यामुळं आणि वाळ खोबरं घातलं की बघायचं वाळ्या खोबरं खातलं की बघायचं कायम तेलकट जास्त होते. आणि ओलं खोबरं घातलीस ना आपल्याला जेवढे प्रमाण पाहिजे ना तेवढंच प्रमाणात राहते.
हा.
तर काय करायचं, आता ते सगळं भाजून घेतलीस, की मग वरवंटा घ्यायचा पाटा घ्यायचा त्याला स्वच्छ धुून घ्यायचं आणि त्याच्यावर थोड थोड क्वांटिटी मध्ये घेऊन वळायचं त्याला, म्हणजे पिसायचं.
हा बरं.
दरदर होउस तोपर्यंत पर्यंत म्हणजे ते पूर्ण मऊ होऊस तोपर्यंत पिसत राहायची त्याला. एक अर्धा तास ते तुझा खरं चव एक नंबर लागत.
होय.
हम्म त्याला सगळं पिसून घेतलीस तो मसाला साईड ला ठेवायचा, मग काय करायचं लसूण, आलं थोडीशी मिर ची आणि कोथमीर घ्यायच आणि त्याची सेपरेट पेस्ट बनवायची.
हम्म.
काय खडी खडखडीत राहू द्यायची, म्हणजे दरदरी नाही करायची, लई पातळ नाही करायची. जाड जाड राहू द्यायची.
बरं.
मग काय करायचं? कढई घ्यायची कढईत तूप टाकायचं.
हम्.
तुपात आपण जे अळणी शिजवलेलं पाणी असते मग किंवा जे चिकनला सेपरेट करणार पाणी असते माहिते काय आळण पाणी आळणी पा माहितीये ना?
हा माहिती की आणि पाणी
हा आणि पणी पहिलं ते तूप घ्यायच त्यात थोडस तूप खडा मसाला आणि आपण जी पेस्ट बनवलेली ना ती पेस्ट टाकायची आपलं तिकट तिखट टाकायचं मीठ टाकायचं आणि त्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं लालसर आणि मग ते अळणी पाणी त्यात ओतायच ओधलीस ओधलीस कि ते आपलं तांबड्या रस्स्या सारखं लागत तांबड्या रस्स्या सारखं अनं जर तुझ्याकडे तांबडा र त्याचा मसाला असेल ना तर तो एक चमचा टाकायचा पूर्ण अस गावरण मटन सारखं चिकन सारखं लागत गावरण रस्सा
बर
आणि त्याच्यानंतर ना मग एक कडई घ्यायची त्यात तूप टाकायचं त्यात आपण जो मसाला तयार केला ना तो सगळा मसाला टाकायचा
हम्
हिरवा मसाला पण आणि तो जो लाल मसाला तयार केला ना भाजलेला तो पण टाकायचा.
बरं
त्यानंतर जे आपण शिजून घेतलेलं चिकन असेल किंवा मटण असेल, ते त्यात टाकायचं आणि त्याला चांगलं ते म्हणजे मिक्स द्यायच एक वाफ काढायची. म्हणजे ते पूर्ण ते सोकून घेते ओढून घेते मसाल्याच
हा
त्यात दीड कप पाणी टाकायचं, आणि थोड्या वेळ वाफ येऊ द्यायची, इकडे तुझं सुक्कं तयार होत असतेय, इकडे तुझा रस्सा तयार होत असते. मग रस्यातली एक चमचा चमचा रस्सा घ्यायचा आणि तो त्या ह्याच्यात टाकायचा आपल्या सुक्यात तडका देऊ एकदम असं कोल्हा पुरी स्टाईलध्ये होतय. हॉट हाॅटेलला जेवाय जायची ची गरजच वाटणार नाही, तुला त्या दिवशी मग तु एकदम त्या स्टाईलमध्ये बन तेते
बर
मला एक सांग, हॅलो माझा वॉइस येतोय काय तुला?
आता यायलाय बोल की
हॅलो
हॅलो
माझा आवाज येते ना तुला?
येतोय की येतोय, ऐकलोय मी बोल
ते केलीस?
हा होय
त्याच्यानंतर काय करायच लिंबू घ्यायचा.
बरं
थोडस लिंबू एका वाटीत काढून घ्यायचा रस त्याचा काय
हा
आणि जसं तू वाडायला घेशील कणी
हा हा
ते वाढायच ज्या वाटीत घेणार आहेस किंवा ताटात घेणार आहेस त्याच्या खालच्या बेसला तो लिंबू टाकायचा. म्हणजे हे पाणी टाकायचं लिंबू नाही पाणी टाकायचं पाणी
हा
पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती सुक्क टाकायचं.
ह म्हणजे ते आळणी पाणी टाकायचं म्हणलीस
आळणी पाणी नाही गं सुक्क जे बनवलय ना ते सुक्क
तू म्हणलीस की पाणी टाकायचं
प पाणी म्हणजे लिंबाचं पाणी टाकाय हा
हा हा हा हा आपण बनवले ते ग्रेवितली
हम्म
आणि सुक्क सर्व करायच
आणि त्याच्यावर काहीतरी लिंबू ठेवायच कांदा ठेवायचा साईड ला आणि जरा वरून खोबऱ्याचा
तुला एक रायता पण सांगतो तसं बनव
हा राहायता सांग मला रायताची रेसिपी अगं मला येतच नाही. मी लई युट्यूबला तेन बघितली, पण मला इतकी म्हणजे असं आवडली नाही. आता तू तरी सांग तुझी तर आवडत्या काय बघु
बरं
तिला जाड, बारीक ठेवायची लय पण बारीक करायची नाही लय पण जाड ठेवायची नाही.
हा हा
दोन मिरच्या घ्यायच्या तिखट
बरं
कापायच्या बारीक
हा
आणि फ्रेश दही घ्यायचं फ्रेश दही
त्यात थोडीशी साखर, थोड मीठ
हा
टाखायचं
बारीक चिरलेला कांदा
हा.
अण घर घर घर घर. तिरवायपदला
बरं मिक्सर ला.
मिक्सरला नाही हाताान.
पूर्ण भारती टीव्ही मध्ये दाखवतात बघ किंवा आपण हॉटेलमध्ये सर्व करतात एकदम त्यामध्येस्त प बरं इतके मलाही दही दह्याचे मलाही इतक्या असत्या की काय टेस्टच राहताच वेग होय.
हो.
मी कधी मरज मला दही आवडत नाही. हम्म. चालेल मी ट्राय करून बघते मग
ठीक आहे.
हा आणि तुला कॉल करते. ठेवु काय?
ठेव.